हॅलो बोल की!
काय कराल्यास?
काय नाही बसलोय. तू काय करायलास? हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय काय हॅलो हॅलो हा आवाज यायलाय काय? हॅलो हॅलो हॅलो
हा
आवाज आवाज यालाय काय
आत्ता याय लागलाय. काय करायल्यास.
बोल की काय नाही बसलोय ब तू काय करायल्यास.
काय काय
आ
मी पण बसलोय. झाला सण. सण आलाय बई
कुठला सण? कुठला सण?
बेंदूर बेंदूर केलासा काय?
नाही. आमचा कुठला ह्यो. तुमचा कर्नाटकी बेंदूर असतोय?
व्हय कर्नाटक असते आमचा त्या दिवशी कर पण हुते आमच्या इकडं.
कर म्हणजे काय असतंय ते?
हम्म, बैलांची कर नसत्या का?
मानाचा बैल असतय ग त्यजी कर असतिया गावात. मोठा असतंय हम्म.
शर्यत असल्यावानी असतंय काय म्हणलं?
हा शर्यत असल्यावाणी असतंय खरं एकच बैला होता.
हा म्हणजे त्याला सगळं गावातन फिरवून आणतात तेच का?
आ?
त्याला सगळ्या गावात फिरवतात काय म्हणलं?
होय. बघायला ते मस्त असतंय. खाली देवळाजवळ
आमचा महाराष्ट आमचा महाराष्ट्रीयन असतोय ग बेंदूर.
हा.
हम्.
आम-आमच्या इकडं म्हणजे पहिल्यापासनच आम्ही बिंदूर करतोय. कर्नाटकी.
हम्म.
हम्.
आमचा पहिल्यापसन महाराष्ट्राच हाय ग.
होय वट्ट पौर्णिमा पण आलेली त्याच दिवशी ह्या वेळी.
होय.
म.
म- बाकी आणि काय काय होतं त्या दिवशी?
हम्? काय नाय त्या दिवशी जेवण पोळ्या वगैरे.
आणि काय काय तर करतात न्हव बेंदराल तुमच्याइकडं?
ते हे करत्यात कि ते चकल्या तसल्या गोड चकल्या. आणि करंजा गोड आणि तखट पण करत्यात. गोड असते ते बैलासाठी करत्यात.
गोड चकल्या?
हम्म.
अन् तिकट आपल्यासाठी काय?
म्हणजे दोन्ही पण निवदासाठी पण असते आणि आपल्याला खायला पण.
हम्म, आमच्याकड एवढं काय नसतंय बाबा.
हम्म.
आमच्यात कसं पोळ्या का त गोडाचं जेवण तेवढंच लय काय हे नसतंय आमच्यात.
हम्म, आमच्याकड असतंय.
आणि काय काय असतंय तुमच्याकड बेंदराला म?
आणि. एवढंच कि मगं ते, हे बघायला असतंय देवळातली ती. सासनकाठी ते काय तर असत्या का नाही. ती नेतात इकडं, वरती झाडीत देव आहे तो.
हा.
म्हणजे आमच्या फाट्याकड, तिकडं नेतात. तिकडं काय-काय मागून घेतात बाई, चांगला पाऊस येऊ दे. ते ना अस.
हा म्हणजे ते, भाकणूक वगैरे कशी असते तसं काय.
हा, हा.
हा.
अंगात पण बायका जाईत नाही, माणसंच जात्यात. होय ज्योतिबा आहे ना कारन तिथं. नाही असतोय खरं, झाडीत जोतीबा आहे त्यामुळं तस हम्म, सगळी माणसंच असतात गावात.
हम्म.
ती आपल्या हेला यात्रेला ती हे पुजत्यात बघ. काय असते. ती जोतिबा ची काय असलेल्यावर ते पुजतात कणी नाही काटी.
हम्म.
ते घेऊन जात्यात.
सासन काटी नव्हं.
हा. ती आणि सासन काठी पुढं असत्या, आणि माग पालखी असत्या बहुतेक. ह्यावेळी काय बघितलो नाय अ.
ह् मोठ्यानं असतंय की म्हणायचं, बेंदुर तुमच्याकडे मग.
होय मोठ्यानं असतंय. हम् कुलदैवत आहे नई. त्यामुळं, नाही कुलदैवत, नाही ओ ग्रामदेवत. गावाचा देव एकच आहे ग. मोठा, त्यामुळं मोठा असतोय. तुमच्या गावात कुठला देव हाय.
हम्म.
तुमच्या गावात कुठलं देव आहे?
तुमचा मेन ग्रामदेव हाय तो बिरदेव. ति तिथं आमची असत्यात, ओ दरवर्षी यात्रा भरत्या मोठ्यानं. दोन-तीन दिवस यात्रा असत्या तिथं पण.
आमच्या इकडं.
आमच्यात खरं, एवढ्या मोठ्यानं बेंदुर नसतोय बाई आ. काय म्हणलीस?
आमच्या इकडं, म्हणलं एवढी म्हणलं, म्हणजे एवढी मोठ्ठी यात्रा नसत्या खरं. तसं थोडं असत्या. जेवण म्हणजे. आल्या घरातल्या-घरात असतंय जास्त, त्या हे ज्या वेळी.
आमच्यात कसं पहिल्या, यात्रेला पहिल्या दिवशी पोळ्या असत्यात. दुसऱ्या दिवशी नॉनव्हेज असतंय आणि हे मोठमोठं पाळणं वगैरे येत्यात, सगळं गाडं खरेदीचं सगळं अस ते
होय तुमचं गाव मोठं आहे, आमचं छोट गाव हाय. म आणि
अं
मग आणि काय
आणि काय नाय तेच म्हणलं कसं आमच्याकडं काय एवढा मोठ्यानं बेंदूरचा सण नसतोय बाई.
हम्म
आमच्यात तेवढंच काय पोळ्या वगैरे केल्या तर ते बैलाचं जर बैल पूजत्यात तेवढंच
हम्म आपले आमच्या इकडं बघाय सारखं असतंय सगळं ग रस्त्यानं सगळी माणसंच असत्यात इवढी गर्दी पीकर सुरुवात होत्या तवा तर काय सांगता येत नाही, कधी कुठं जाईल त्यो बैल सगळीकडनं माणसंच माणसं असत्यात. मागच्या वर्षी आणं आणलेला गं एक बैल ते दादा होते त्यांनी आणि पळूनच गेला.
कसं काय
पळून गेला त्याला लय हे केलेलं गं सकाळपास म्हणजे आधी आणलेलं नाही दोन दिवस. आणि त्येला लय अ हे केलेलं पळाय तेनसाठी ते हे पाजत्यात नाई हम्म दारू दारू पाज करंट पण देत्यात होय.
का आपल्याला माहित नाही बाबा तेवढं.
हम्म आणि ते माणसं आधी आणल्यापासनं त्याला लय म्हणजे लय माणसं नव्हती तशी थोडी होतीत आणि गावात आल्यावर नदी पशी ठेवलेला ना आधी आणलं तवा तेला. गावात आणल्याव लय माणसं बघून ते असं हेच करालं सगळ्यांच्या अंगावर तेन जाया लागला वांड हुता अं
बिथरल्यावानी करालता.
हा पळूनच गेला. वांड पण हुता. खरं कसलं भारी केलेलं माहित आहे त्या दादानं, ड्रोन वगैरे आण लेलं ड्रोनचं शूटिंग केलेलं सगळ्या गावातनं सगळ्यांच्या स्टेटसला एकच व्हिडिओ तेजा.
बेंदराचा मोठ्यानं असतोय म्हणायचा की बेंदर तुमचा.
हम्म
बेंदूर मोठ्यानं असतोय मग तुमचा लयच.
होय लय मोठ्यानं असतो अ बा कारण बाकीचं काय नसते गं आमच्या गावाला असं यात्रा वगैरे मोठी एक महाशिवरात्री आणि बेदूर आणि ज्योतिबाचं काय असतंय तेवढंच मोठ्यानं नाहीतर बाकी काय नसतय. अ देव बसत्यात बघ नवरात्री का काय. हा तवाच मोठ्यानं असतंय आणि महाशिवरात्रीला बाकी काय नसतंय.
मग आमच्यात पण तस असतंय नवरात्री झाली का नय एक आठ दहा दिवसानं मग आमची यात्रा असते.
हम्म.
बरं चालतय कर नंतर फोन ठेवू का?
बर. हा.